हॅलो
हा बोला की.
हा हा काय म्हणाल ता?
काय म्हणालतो मी उपवासाच बोलाल तो ओ ठेव तीत हॅलो
पोरं कुठ गेली.
मुलं आता एक हाय तिकडच नव्ह एक आता बाहेर गेलाय भांडायला लागलाय माझ्या संघ कधी पासनं मला खोटं सांगून मिटिंग आहे म सांगून गेलतो
हा हा
ते तुम्हाला सांगतेना ऐकला कोल्हापूरला तिला सांगून ते आता मलाच बडबडून गेलाय. खोट शिव्या एक लय देतय ओ बारक पोर तो लय शिव्या द्यायला शिकलय थोरला अजिबात नाही खरं बार
पोर पोरांच्या संगतीन जरा हे लागतय ओ त्याला आता शाळेला कुठ मराठी शाळेत घाठलाय.
मराठी शाळेतच आता जरा बाहेर घालायचं ह्यो म्हणा लागलेलो बघितलेल पण म ते आमच्या घरची म दोघास्नी पण त आमच्या घरची म्हणाय लागल्या जरा पहि दुसरी ला गेलाय नय थोरला तिसरी चौथी होऊ दे इथंच पाचवीला घालूया म्हण त्याल जरा कळू देत जरा गरीब हाय शांत हाय एकान मारले की रडत बसतय तिथंच म बाहेर घालायचं म्हटल्यावर जरा असं हे
हा जरा पोरं हे पाहिजेत ना चापटर पाहिजेत.
ते आणि असूद्या म्हटलं इथंच हुशार हाय आहो थोरला लइ होय होय आणि हिकडं कस पाऊस जर जास्त असतोय. कवा ह्य पोरांच हे बाहेर गेले की उगच काळजी लागते तर कळाय पण पाहिजे हो त्यांचं त्यांना जेवत नाय पोटाला व्यवस् ते त्याच्यामुळ नाही मी ते मग म्हटलं पाचवीेला घालायचं तिकडं होय काय बहेरल्या शाळेत अहो खर्च पण भरपूर लय सांगत्यात बय
होय सेमीला किती तेवीस का सव्वीस हजार हाय बघा
होय होय आणि येण्या जाण्याचा खर् र्च आणि वेगळा आहो
ते बस च आणि खर्च
वेगळ व्हय आणि आत तिनी आस म्हणत्यात आणि आदी मदी काय त परी
परीक्षा म्हणा ते गॅदरिंग त्यांच काहीत फंक्शन तेच एक्स्ट्रा असतयच
व्हय. कुठलं काय? आपल्या मराठी शाळेत आता पोर पोलिस आणि हे झाल्यात पहिली
होय होय
म्हणून म्हणतोय सगळं खरं आता खरं सुविधा नाही सोडा मराठी शाळेत नि एवड्या पहिल्या कसं शिक्षण चांगलं होतं?
शिक्षण चांगलं होतं आता कस? सगळी बाहेर चालल्यामुळ त्यांच शिक्
व्हय पद्धत जरा सगळ्या बदलल्या आणि मुलांच्या वर परिणाम पण ते वेगळेच होते व्हायला लागल्यात त्याच्यामुळं
आमच्या गावात पण लय पोरी नाहीत तर शाळेत चौथी पर्यंत हाय शाळा लई नाहीत एवढी
पाचवी पासून कुठ जात्यात बाहेर जवळ आहे तिथंन
जवळ म्हणजे तरी पण चार पाच किलोमीटर होतय की
होय मग कश्यान जात्यात?
अ आमच्या इथं कसं शाळेच्या गाड्या आहेत त्या मुला मुलींसाठी मुलं जातात कस पण मुलींसाठी बस तीन सोय आहे बस म्हणतो नाहीत ती छोटी छोट्या गाड्या रिक्षा अशी शाळेत
हा होय हा हा हा हा सोय पाहिजे येण्या जाण्याची बाई तर काय नव तेव्हा खरं
हां
होय कनी
हो
हा हा
हम्
म आणि काय
काय नाही बघा?
झालं नाही नीट
हम्म झालं बघा
हा हा
काम एक काढलं की खायच
होय ते काय हाय घरातल? का त नाही काम हम्म नव्ह दुसर अकाउंट उघलले कनी हेच असतय व्हय कनि पुन्हा ते नंबर हे करून त्याला ओटी पी गेल्या शेवट कसं दिसत नाही ते कसं?
काय ते काय, म्हणलासा.
आता आपण दुसरं. आता दुसरं, आता माझ्यावर आता मिस्टरानं च हे केलेय की नाही. त्यात त्यांचा नंबर दाबून उघडलस ओटीपी गेल्या शेवटी उघडत नाही अकाउंट.
नाही नाही ओ टी पी कशाला जातोय
म कसं म माझं कसं? काय ओटीपि जातोय?
प्रत्येक वेळी ओटीपी जातोय?
होय आता परवा मी बघालतो तेज्यावर काय मी उघडलेललेच नाही सोडा. खर म परवा हेज्यावर ओ ट टी पी गेला त्याच्यामुळ मी उघडलेलंच नाही त्यांचं ते
नाही, नाही, फक्त तिथं अ मी नंतर माझ फोटो काढून पाठवतो. थांबा तुम्हाला. तिथं फक्त लॉग इन करायचं फक तर लगेच ते अकाउंट, दुसराअकाउंट, दिसतय आपाला आपल्याला
तुझ बी दिसतय पूजा तस बघितलीस. हो दिदी, म्हणतीया माझं पण तसंच होतय ओ टी ते द्याय लागतोय सारखा ह.
नाय नवीन उघडताना फक्त ओ टी पी लागतय ओ.
नाही ओ तूमच बघितलायसा.
होय आता माझ्या ह्याला काय सांगती.
होय म्हणते माजा. छे असं का व्हायलय कुणास ठाउक, प्रत्येक टाइमाला त्यांची फोन घरात हाइत काय सांगा.
फोन करून आणि.
होय आणि आमच्या मीस्टरांना, हे माहित नाही त्याच्यामुळे ते काय सांगणार पण नाहीत.
हा हा
ते बघाया पाहिजे. काय झालंय त्यांना पूजाच बी आता तसच हाय
काय केल तेनी बंद केल.
कोण नवं पूजाचं पण तसंच हाय म्हणतीया मग त्यांचं ते टास्क ते त्यांचच कंप्लीट करालती, म्हणून तिचं उघडलेल नाही ते अकाउंट तीन ते त्यांचंच चालू हाय.
हा हा नाही हो तस काय करायला लागत नाही आता फक्त एकदा लॉगिन केलं ना बदला येतय.
येतेय का?.. बघ तो काय झालय ते
हा वर आपला अकाउंटअसते आणि त्याच्या खाली त्यांचे अकाउंट लगेच दिसतय तेंच्या अकाऊंट ला टच केलं की त्यांचं ओपन होतय, प्रोफाईल अस असतय
हा हा आमच्या मम्मीच कोणतरी युज केलेलं प्रियांका कोळी नाव पडते तिच्यावर. आणि हे जे थोडं काॅल आम्ही ही केलत हो, तिथं होतं म्हणून
हा..
ते मागलं टाॅस्क आलेलं. किती एकशे सत्तर काल ते पण खरं दुसऱ्या हेला गेलय ते बँक डिटेल्स भरना झालेय आव
कसं काय?
काय माहिती, ते बँक डिटेल्सच भरना झालय, ते जे एकशे सत्तर आलेल ते सगळंच गेलं ते
म्हणजे त्या आधी कोणी त्याला हे... केलं आसणार आहे, त्यांच्या अकाउंटला गेल असलं.
च्या मम्मीचं नाव खरं ते प्रियंका कोळीच पडतेय तिचा नंबर दाब कि सांगितलेल तिला. ती काय लक्ष दिलीच नाही.
हूं.. हूं..
ती
नाहीतर ते अकाउंट तुमच्यात घेऊन, काय तर करता येतं का, बघा की.
असं काय तर करायला पाहिजे बाई मग होय
आं.. तसंच
हूं.. हा हा होय ह‌्
काय एकदा त्यांनी, आता काय माहित, अजून तरी काय नाही बघं.
कधी गेल्यात? आज सकाळी गेल्यात व्हयं, हा हा हूं..
आता आली तर इथं नाही, नाही, एस टी नाही इकडं गाडीवरन जाऊन मामा सोडून आल्यातं.
हा.. हा.. हा.. हा
तेच
हा हा, हा हो का
शाळेत एक आरोग्य तपा
केलतं सगळं सारखं, सारखं बी तेच, तेच करायचं मसूरडाळ होय
घरातलं सगळं धुन हा स्वपाक धुन भांडी पोरग्या आवरायचं आणि यायला बारा वाजल आणि
आवरत नाही व्हय आमचं बी कस तिघे स काम करतय आणि एक एकटी दोघी कुठे अस गेल्या की मला लोड होतय अहो
हा तेच की आ त्या का नाही
आल्यात आल्यात त एक दिवस राहिल्या दुसऱ्या दिवशी आल्या
ह, ह
तिला सोनोग्राफी करायचं ते माझी मिीटिंग परत त्याच्यामुळे लोड होतय म नाही ते कसं येणं जाणं असते सारखं घरात कोण बी येत्या जात्याात जवळ असल्यामुळे
ह, ह
आम्हाला जायला मिळत नाही बाई कवा सहा महिन्यात नाही गेली कि दोन दिवस चार दिवस आपल्याला राहायचा आणि यायच
हा लांब गाव असल्यावर तसच
होय आता आम्हाला दिवाळी शेवट नाहीस
हम आम्हा आता दिवाळीलाच
होय नाही सारखं गेलं तर बी या पोरांचं बी नुकसान आहे मग आपल्या तर कामाच
होय आणि नोक फ्री असल्यावर जायला मिळत नाही हो
व्हय वाटतं गेलो दिवस आता फिरायचं
पाक जायच बंद होत
आमची मम्मी कावतीया आम्हाला तिकडं कॉलेज कुमार आहेत काय ते? असंच आहेत काय? ते तसंच आहेत करुन भाडंतीया पोरांचं शाळेच. खरं आतापासून मेन पाया मुलांना प पाहिजे म्हटलं आत्ता जाऊ दे, चार दिवस सुट्टी घेऊया, आणि पोरां तसचं म्हणतोय मनानं घेत्यात.
ह तेच की मग. त्यांच पण अभ्यासावरून दुर्लक्ष लिंक लागलेली तुटत्या. त्या
होय होय होय
की व्यवस्थित होते ना अभ्यास तेण
व्हय व्हय परिणाम पडत्यात ओ मुलांच्यावर दोन दिवस गेल्या. आता माझ्या मुलाच तसच झालं परवा.
हा
ऍडमिट केली त्यामुळ त्या आईचा त्याच्या वर जीव आई म्हटली दवाखान्या तन येईस्तोवर त्याला तिकडं नेऊ नकोस. मी बी राहिलो तिथं पंधरा दिवस. त्याच परीक्षा इकड सर लागलं ओरडायला त्याचा नंबर बसला असता तुम्ही गावा सारखं हे करताय सा त्याच्यामुळे अशी घरात आता पण सांगितलंत आता पर्यंत आता इथलं पुढं सुट्टी घ्यायची नाही. काय? राहतोय ते आताच राहू दे म्हणून सांगितलय सरांनी.
हा हा
होय
अ म्हणजे नंबर बसला असता शाळेत म्हणत्यात होय
होय हुशार आहे भरपूर रात्री अभ्यास राहिला, तर सकाळी पहाट पाचला उठून करतोय आम्ही कावतोय त्याला.
हां हां एक मिनिट
हा बो